हो,
हा येतोय आवाज?
हा येतोय.
काय चाललं कशा आहे?
कशा आहे मस्त आहे. म्हणजे तुम्ही?
हम्म मी पण मस्त आहे काय नाही एकय आवरला आताच?
हा जेवण वगैरे झालं?
जेवण झालं.
हा, हो माझं पण झालं आताच.
हा हा. बाकी काय चाललं संमध्ये वगैरे? गेल्या कुठे फिरायला?
हा -गेलतील माहेरी माझ्या बहिणीचं लग्न होतं. हम् फिरायला नाही लग्नालाच गेले होते गावाकडे माहेरी.
हो का हा हा हा.
हम्म.
ह मी सुट्ट्यामध्ये आईकडे गेली ती? तीन चार दिवस थोडस! रोजच तेच तेच रुटीन मग थोडं छान वाटतं गावात.
हो, इथं पण बोलू होते खेडेगावात कसं करमते ना.
हम्म हम् खेडेगावात करमून जात हा हा. बाकी काय नवीन रेसिपी वगैरे काय बनवता?
काय रोजचच आपलं नवीन अस आहे. रोजच डब्याला नवीन देणे लागते.. हो रोजच प्रश्न राहतो?
आ हा, अस हम् बाकी.
काम आवडले?
हो का हा हा हा, हम् बाकी य काय चाललं, आमच्या इकडे नाशिकला नाही येत का? कधी मग.
नाही अजून नाही आले
नाही का नाही आमच्याकडे पण छान वातावरण असत अं बाहेरगावचे लोक जास्त सिंहस्ता सिंहस्तात आलेले आहे कधी बारा वर्षानंतर असतो सिंहस्त कुंभमेळा
हा नाही आले कधीच नाही आले.
हो का आता पुढ शिर नक्की
हा आला हे तर योग
हा हा नाही बरेच बाहेर गाऊ लोक हा नाही बरेच बाहेरगावून लोक येतात म्हणजे आम्हीथे असून जात नाही पण बाहेरगावचे लोक खूप येतात.
हा तुम्ही गेलेले का कधी
हा मग आम्ही इथेच राहो ना आम्ही जातो थोडं संध्याकाळी उशिरा जातो मग दुपारच्या खूप गर्दी असते ना मग संध्याकाळी उशिरा जातो दर्शनाला वगैरे जेव्हा ते परर्वणी असते त्या दिवशी खूपच गर्दी असते ना सकाळी पाठ येते त्यांचा मूर्त ठरलेला असतो साधू लोकांचा मग त्यावेळेला त्यां अ अ ते शाई स्नान वगैरे असतं ना गंगे ते होऊन जात ते ते झाल्यावर मग लोकांना जाऊन देतात तिथे त्यांचं देवी दिवत पूजा वगैरे अस पूजा वगैरे एक मंदिर मंदिर आहे आमच्याकडे ते बारा वर्षानंतरच उघडत
हा कोणत आहे
अ ते ना कुठल्या देवात अस मला पण नाही नक्की माहिती पण ते बारा वर्षानंतर उघडतं. आणि हो आणि अ से असतात मात्र वर्षभर उघडा असत वाटत ज्या दिवशी पर्वणी असते त्या दिवशी उघडा असता असं काहीतरी
हा त्र्यंबक शरले कधी गेलता का नाही मग
हो त्र्यंबक आमच्या इथून जवळ आहे ना आमच्या इथून आर्ध अर्धा पाऊन तास लागतो पन तास हा नाशिक पासून जवळ आहे
हा खूप छान आहे ते पण मंदिर असं मोबाईलवरर बघितलं मी
हो का नाही आम्ही पावसाळ्यात जात असतो तिकडचे वातावरण खूप छान असतं ना
हा
आणि मुलांना पण रोजच ते असतेच रुटीन मग आम्ही अस सुट्टीच्या दिवशी जात असतो कधी अस डब वगैरे करून किंवा मग तिकडेच बाहेर खातो कधीतरी
फिण पण मु पण फ्रेश होतात आपला पण फ्रेश मूड होत
हा रोज आपलं तेच रुटीन असतं मग छान वाटत कधीतरी गेला क आणि ज्योतिर्लिंग आहे ना ते त्याच्यामुळे तिथे बारा महिने गर्दी असते श्रावण महिन्यात खूप गर्दी असते ण महिन्यात तर शक्यतो नाही जात आम्ही कारण खूपशे किलोमीटर लांबच गाड्या लावलेल्या असत बरच मध्ये पायप जावं लागतं बाहेर हा बाहेरगावचे सगळेच लोक ज्योतिर्लिंग आहे त्याच्यामुळे येतच ब दर्शनाला
हम्म सोमवारी इ ते बरेच लांबून इथं ज्योतिर्लिंग आहे म्हणून
हो येतात ना लोक येत
हम्म हम्म
हम्म हम् आमची ते पाऊस काल पासूनच सुरु झाला तर छान वाटतय जराज नाही आता उघडले पण वातावरण झालं तुमच्या
आमच्या इकडे रात्री होता आता सकाळी पण होता आता उघडला
हा हा नाही आमची तर रात्री बराच वेळ चालू होता मला तर वाटत तीन वाजेपासून आठ वाजेपर्यंत होता आठ साडेआठ मग नंतर उघडला पण नंतर नाही आला मग पावसाचं वातावरण होत् आणि दिवात जरा चांग वाटत ह्या वर्षी उन्हाळा पण खूप कडक होता ना आता जरा थोडं बरं वाटतंय वातावरणात गारवा गारावा असटलं हम्म हम्
हम्म
हा या वर्षी खूपच ऊन हो त हा ना शेत हा हम्म आपल्याला काही नाही वाटत सिटीमध्ये हा पाऊस लेट झाला या वर्षी पाऊस लेट झाल्यामुळे सगळंे हम्म त्यांच्या पेरण्यांना लेट झाला ना मग त्यांना शेतात पेरण्या कराव्या लागतात ना.
हा पण पेरने नाही चाल झालं चालू अजून ह आमच्या इकडे तिकडे हळद लावतात ना नाही आमच्या इकडे हळद लावतात ना ते लावलं काय लोकांनी
हो का ह हा ती पण कशी पावसाच्या पाण्यावरच येते का पाणी भरावं लागतं त्याला
हा पावसाच्या पाण्यावर नंतर पाणी देणे लागते हिवाळ्यात
हो का हा हा मग तुमची इकडे हळत स्वस्त स्वस्त राहत असेल मग तिकडे उगते तर
आमच्या इकडे स्वस्त काय आम्हाला विकत घ्यायची कामच नाही ना त हा आमच्या पण शेतात असत ते हा
हो
तरी पण तेला चौदा हजार क्विंटल असते वाटते अशी
हो का चांगले भाव मिळतो मग हम्म हम् हम्. आणि मग ह दिवसता हळद कर आ मग दुसऱ्या सीझन मध्ये काय करता मग शेतात
अच्छा, आता हळद पे शेतात ना त्या शेतात मग ती दोन पी दोन पिकं होती ती म्हणजे दोन ऋतू. हळदच राहती या दिवसा पर्यंत . हा
हा म्हणजे एकदा काढून झाल्या
एकच घ्यायचं पण हळदच घ्यायची. दुसरं पिक. नाही घ्यायचं परत. हा हम्म त्याले बरोबर म्हणजे हे ना हम् हा तर आमच्या इकडे खूप चांगली येते ना.
होका, हा हा हा ते काय जमिनीत आल्या जस आपण आलं लावल्या कंद पसरतात तसे हळदीचे पण कंद तपसरत ना.
हो हो हो तशीच येत हळदीच ते अद्रक आणि ते सेम हळदीच
पण मग त्याच्यावर काही प्रोसेस करता का ते असं हाळकुंड मऊ कस काय दिसतं ब असं
हळदीवाल पहिली हळद काढायची नंतर ती उकडायची उकडणं लागते नंतर वाळू घालायची मग परत ते मशीन मध्ये घास घासण्याची मशीन असते ती घसायची जि नंतर मग ते हळकुंड बनतात हा उन्हाळ्यामध्ये चांगली मात महिन्यात आमचे तिकडचे लोक खूप म्हणजे खूप प्रोसेस ये त्या हळदीला. मेहनत करून लागते ह्म
अ ती बाजारात आमच्यापर्यंत अशा हाळकुंड तोपर्यंत अंदाज नाहीेत आम्हाला कशी उगती काही पॉलिश वगैरे करता का त्याला?
नाही पॉलिश वगैरे काहीच नाही मग ते मार्केटमध्ये गेल्यावर काय माहित मार्केटमध्ये विकतोना आम्ही डायरेक्ट आमच्या इकडचे मग मार्केटमध्ये गेल्यावर काय माहित पॉलिश वगैरे करतात पण आम्ही म्हणजे आमच्या इकडचे शेतकरी तर नाही करत
हो का कारण माझ्या आईकडे लावतात. लावतात ना इकडे आम्ही नाशिक जिल्हात पण मग ती कसं घरात पुरती लावती दहा-बारा झाड हा मग ती कसं ती पण अशीच प्रोसेस कर काढती धुती उकडवती आणि वाळवती आणि डायरेक्ट माझ्याकडे दळायला देती तर ती पण म्हणजे त्या हळदीची कसं खूप वास येतो हळदीचा जसा वास येतो तसा ती हळद आणि दुकानची दुकानची हळद यांच्या दोघांमध्ये खूप फरक असतो.
हो दुकानच्या हळदीत कलर असते ना?
हा कलर असतो वाटतं.
हा ना आपली हि घरची ती घरची नॅचरल
हा नॅचरल
थोडी जर थोडी जर टाकली की नाही लगेच सुगंधच येतो. कलर नाही केमिकल्स नाही काहीच नाही. हम्म हम्म लहान मुलांना पण जर सर्दी झाली तर दुधात टाकून दिली की लगेच थांबते सर्दी.
हो ना हा आणि तुम्ही पण जाता का? का मग शेतात?
नाही आम्ही नाही जात इकडं आम्ही संभाजीनगरला आहे ना
हा हा म्हणजे घरी घरी हळद करता बर असं मग घरी कोण कोण असतं? हा हा हा हो का हम्म हम्म हम्म. हम्म नाही आमच्या आमच्या इकडे कसं द्राक्षे द्राक्षे कांदे हे पीक जास्त घेतलं जातं. हो द्राक्ष कांदे गहू सोयाबीन असे पिकं घेतले जातात.
हम्म आमच्या इकडे हळद सोयाबीन गहू हरभरा
अ हा हे पिक हो का तूर पण पिकती का हम्म.
हा तूर पण
हा हा
हम्म.
असं बाकी काय चाललंय आजून?
काही नाही चालूय कामच
आज काय बनवल हो तुम्ही आज काय स्वयंपाक बनवलाता?
मी का भेंडीची भाजी आणि चपाती डब्याला
हा हा असं
माझ्या मुलींनाला आवडते भेंडीची भाजी छोट्या हम्म हो आवडीनी खातात तशीच खातात बिना चपातीची
हो का नुसती ती खारट खारट छान लागती हम्म हम्म. हा हा. बरं या ना कधी नाशिकला आल्यावर
हा येईल ना तुम्ही या संभाजीनगरला बरंच येना फिरायसारखं संभाजीनगर
हो ना आहे पण आम्ही त्या साईडला कधी आलेलोच नाही म्हणजे असं बाहेर गावी बरंच ठिकाणी फिरायला जातो. पण तिकडे न कधी येण झालं असं
यायचं मग कधी
येईल ना नक्की येईल हम्म हम्म तिथे काय बघण्यासारखं
इथं वेरूळच्या लेणी आहेत घुश्मेश्वर ज्योतिर्लिंग पैकी ख्याय ना एक मंदिर महादेवाचं घृष्णेश्वर भद्रा मारुती
हा ठीक आहे. ताई छान वाटलं तुमच्याशी बोलून हा हा ठीक आहे. थँकम्